काय करतायत मॅडम? मी नाही मॅडम बाबा तुम्ही मॅडम आहेत आता. मॅडमांचे मेसेज ग्रुपला पडतात. तर ते बघत नाही वाचत नाही त्याला उत्तर देत नाही मगमी कुठले मॅडम झाले. मॅडम तर तुम्ही लोक झाले तुम्हाला मी फोन करायचा मी मेसेज टाकायचा मी सगळं सांगायचं मग कसं कायत मी मॅडम मी नाही मॅडम तुम्ही मॅडम.
नाही तुम्हीच आहे आमच्या मॅडम.
अरे मी फक्त नावालाय खरं मॅडम तर तुम्ही आहेच ना.
नाही ना मॅडम तुम्ही आम्हाला शिकवलं किती मार्गदर्शन
हो पण ते काही उपयोगाचं नाही शेवटी मॅडमांचं सांगित आपल्याला ऐकतात का कोणी कोुणी ऐकत नाही मग ती वेडी अशीच बडबड करत राहते असं सांग
गत नाही मॅडम तुमचा फोन आला ना मी पटकन उचलून घेते का गरराला फोन करत नाही मॅडम नाही नाही हो मॅडम तस नाहीस नाही तुम्ही चांगलं शिकवतात मॅडम रागवतात पण चांगलं पण शिकवतात
नाही बाबा आम्ही तर रागवतच राहते मी तर सगळ्यात वाईट मॅडम आहे तरर सगळ्यांची न आवडती मॅडम आहे
नाही मॅडम म्हणजे रागवलं तर शिकतात ना मॅडम म्हणून चांगले तुम्ही रागवतात ना त्या आम्हीलो मड मड म का म आ नाही होत मॅडम, आपल्या शिकायला भेटत ना मॅडम तुमच्याकडून
माझ्याकडनं थोडी मिळालं असेल तुमच्या मॅडम आहेत ना दुसऱ्या र मॅडम त्यांच्याकड शिकायला मिळाल मग आमच्याकडून काय मि आम्ही फक्त रागवतो आ फक्त काम मागतो हे ना
नाही मॅडम शिकवतात ना
म म्हणून आम्हाला तुम मी एक तर विचारत नाही फोन करत नाही काय झालं काय नाही तुमचं तुमच विचार करत राहता किती पण अडचणी आल्या तरी सांगत नाही काही नाही मग तुम्ही मॅडम झाला ना
नाही मॅडम सांगतो ना
मग कुठे सांगितलं बरं सांगा तर
हम्म हम्
मी शुक्रवारचा ग्रुपला मेसेज टाकलेला होता
हो मॅडम बघा मी बघितलं होत मॅडम हो बघितला मॅडम
मग त्याचं उत्तर काहीच नव्हतं का
नाही मॅडम ते ऍपमधलं ना मॅडम मोबाईल मधलं
हा
टाकली होती ना तुम्ही ते ना मॅडम.
हा हा.
उत्तर दिलं ना मॅडम ते बरलं आणि ते दोन आयडी होती ना ते काही दाखव. तस नव्हतं.
अ मग त्याच काय अडचण येत त्या आयडीची त्याच लिहून पाठवायचं होतं ना! फोटो काढून ते पाठवलं का कोणी, आता ते वजन उंचीच आईचा फॉर्म नाही भरला, त्याच किती अडचण येते ती लोक मला नुसेत राहते त्यात मीटिंग करून.
आणि ती एक माता निघाली ना मॅडम ती वर्षा दुरसिंग होती ना! बाळ मेलेलं होत.
हम्म हम् मग तिचं मेलेलं बाळ जे आहे तर तिथे टाकतात ना? ते बॉक्स येतो कोरावाला ते खात येत फॉर्म ओपन होत, तो तेव्हा,
हो मॅडम!
तिथे नाही टाकले का तुम्ही,
हम् आता बरून दिलंय मॅडम मीने
आता भरून दिलेला आहे.
हो!
मग तुम्ही ही अडचण कधी आली होती बरं तिचं बाळ कधी मेल होतं.
अ? पंचवीस मला आठवत नाही मॅडम तारीख तिची
किती महिने झाले साधारण. महिने किती झाले तिचे बाळ मारायला? मग आठ महिन्यापासन तु रंजनाला पण सांगितलं नाही का? की बा हीच बाळ मेलं हे इथे कसं टाकायचं?
हो मॅडम असं नाही सांगितलं पण ना मी सांगितलं होत तुम्हाला पण आपली मिटिंग होती ना मॅडम. मंदन्याला
तेव्हा मी म्हणजे या मातेच बाळ मेल आहे असं सांगितलं होतं मॅडम.
तू सांगितलं असेल पण मग मी पण तुला उत्तर दिलं असेल ना की त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे असं. मग तुम्ही टाकलंच नाही आणि तुम्ही मला विचारणार आणि मी उत्तर देणार नाही असं शक्यच नाहीये एक तर मी प्रत्येकाच उत्तर देते.
पण, दाखवत नव्हत ना म्हणजे बाळ मेलेलं आहे तर कसं करायचं असं मॅडमानी तुम्ही पण सांगितलं मला पण मीच नाही केलं माझीच चुकी आहे मॅडम.
करा, करा चुक्या करा किती चुक्या करणार आहेत अजून? झालं ना गीता दीड दोन वर्ष होण्यात येतील ना बाळ आता.
हो मॅडम.
तरी किती चुकणार आहेत अजून?
हम्म!
ह असं नाही ना असं नाही करायचं. धनवंतीशी बोलणं होतं का तुझं?
हो होता ना मॅडम तिच्याशी पण गप्पा करते ना मी.
आणि शशिकला सोबत?
शशिकाला सोबत नाही झालं माझं. मी धनवंती आणि कमली सोबत बोलते.
हा शशिकलाला पण तुम्हाला ज्या दिवशी पाठवले होते ना ते फॉर्म त्याच दिवशी ती, शशिकला ला पण फॉर्म पाठवले. पण तिचं मला काहीच मेसेज आलेला नाही उत्तर पण आलेलं नाही. ती कुठल्या दुनियामध्ये असते?
हम्म ती तिने काय बघितलं नसेल का मॅडम काय माहिती आता.
मग आणि मग सोनाली मॅडम वाईट वाटते असं जर
नाही मॅडम मी तर सांगू का त्या दिवशी तुम्ही मेसेज टाकला होता ना?
बऱ्याच म्हणजे सगळ्या जणीच्या जवळपास येऊनच गेले मला त्याच दिवशी. शशिकलाचा आला नाही मला. अंजलीचा पण मला माहिती आहे का अर्धा पाऊण तास कॉल चालला मॅडम हे चार चार नावं दिसतायेत दोन दोन नावं दिसतायेत. कोणतं भरायचं कोणत नाही भरायचं पहिले तर एक पण नाव नाही दिसत होतं. तिच पण आला मला फोटो आले रिप्लाय आला त्यां दोघांचं उत्तर पण व्यवस्थित आलं मला पण शशिकलाच आल नाही मग शनी शशिकला कुठे असते? सांगत नाही का तुम्ही शशिकलाला?
तिच्यासोबत जास्त बोलणं नाही होत मॅडम.
का बर नाही बोलणं होत तुमचं?
हम्म म्हणजे होत पण एवढं तिच्यास तिला फोनच नाही लावते मी.
आ म तुम्ही ते कसं सुपरवायझरच्या याच्यामध्ये आहेत ना तुमची सु परवायझर त एकच आहे ना मग तुमची तर टीम राहायला पाहिजे ना?
हम्
मग धनवंती, कमली रीमा हे यांचे दिवसभर दोन तीन वेळेस कॉल होऊन जातात. कारण की त्यांना मी सांगितलेलं हे तुम्ही एक का टीम मध्ये आहे तर तुमचा एकमेकांशी संपर्क झालाच पाहिजे अस मी त्यांना सांगितलेलं आहे तर जरी मी धनवंतीला कॉल केल तरी तुम्ही दोघांनी विचारून सांगायचं किंवा धनवंतीला सांगितलं की मी जर तुला कॉल केलं तर या दोघांना निरोप द्यायचा. माझ चुकून या दोघांना कॉल जर नाही झाला त तरी मला सांगते जरी मी दिवसभर तुला कॉल केला नाही केला तरी ह्या दोघां पैकी कोणाला तरी कॉल करून विचारून घ्यायचं असं.
हो मॅडम हम्
नाही का तस
करतो मॅडम लावतो ना आपण
बाई तुझ तर ते तुझ्या टीम मधल्या मेंबर्स पैकी तर माझ्या मेंबर्स सोबत तिथंच जास्त बोलय मग.
हा रीमा सोबत पण बोलते मॅडम मी
ह मग बघणा रिमा सोबत पण बोलते तू मग तू ते यांच्यासोबत नाही बोलत का शशिकला, आंज ली पुन्हा की काय झाली त कुठली अंजली ल ची नवानगरचे हा तेच म्हटलंय तर कोणा ते सुरेखा झाली तुझ्याजवळ
हो सुरेखाला लावते मॅडम मी हो शशिकला हा शशिकलाला नाही लावलं.
हा का ब तुझ आणि शशिकलाच जमत नाही
नाही मॅडम जमत पण तिला काही मी कॉलच म्हणजे फोनच नाही लावला मॅडम
आव अडचणनी आली का कधी तिला घेऊन
ह नाही मॅडम
नाही का?
नाही
बरं असू द्या. मग काम वगैरे सगळं चाललंय ते याचं यादी तयार केली का तुम्ही? परसबागची आणि भाजेपाला प्लॉटची
हो सांगितलंय मॅडम लोकांना पण ते काही असं सांगतात की आम्हाला एवढं नाही लावायच म्हणे आम्हाला फक्त किचन गार्डन साठी द्या म्हणे वांगे एकदम छान लागतात म्हणे बायकचे असं सांगत होते ते
बापरे मग अशा व्यक्तींना घेऊच नका. जे सगळं लावतील त्यांनाच घ्या किती किती लाभा र्थी निवडायचे तुम्हाला वीस वीस आहेत ना दहा आहेत तुम्हाला कारण की एका गावात तुम्ही दोन जणी आहेत म्हणून
हो
बरोबर पण मग हे बघा जे लावत असतील ना पूर्ण तर त्यांनाच घ्या. जास्त हे नका करू तुम्ही परत अजून अ ते परस बाग आहे ना परस बागच पण तसच करा जे लावणारे असते ज्यांच्या घराच्या जव जवळ पास जागा आहे त्याच लाभार्थ्यांची निवड करा कारण की तुम्हाला माहितीय मा च्या वळेस जिओ टॅगिंगसाठी किती लांब लांब फिरावं लागल होतं. याच्या शेतात, त्याच्या शेतात उन्हाताणामध्ये फिरावं लागलं पावसामध्ये किचड मध्ये अस फिराव लागलं. त म ह्या वेळेस असं विचार न करता डायरेक्ट आपल्या गावामध्ये ज्यांच्या घराजवळ जागा आहे. पाटे बिटे लावून होऊन जाईल कंपाऊंड किंवा मग साड्या बिड्या लावून होऊन जाईल अशा लाभार्थ्यांना द्यायचं ते.
हो.
हम्म काय स्वयंपाक केला मग तू?
आज काय मॅडम? आज भेंडी आणि बाखर बनवली होती मॅडम.
भेंडी आणि भाकर.
हो. संध्याकाळच्या जेवण आता बाकी हो मॅडम एक गेली मुलगी गेली माझी मुलगा नाही गेला आजून. अ त्याला अजून नाही पाठवलेय मॅडम आ ता पाठवणारच होते आज जाणार होते त्याचे पप्पा पण नही गेले काम निघालं ना मुलगा इथं ज्ञानेश्वरी मध्ये आ हे मॅडम आश्रमशाळेत आहे.
आश्रमशाळामध्ये योगा दिवस तुम्ही का नाही ग साजरा केला.
मॅडम करायचं होतं पण ते पियर लिडर पण कुठं चालली गेली ना ते मुळे मग अं दुसऱ्या मुलींना गोडा करायला गेली मी. हो.
ह सुरेखाने पण नाही केला तू पण नाही केला.
हम्म हम्म.
दोघं मिळून केलं असता तर एक छान झाला असता ना बर योग
हो मॅडम हा मी ना मॅडम तसच ठरवलं सरे सुरेखा पा पण सांगत होती मग आपण दोघी मिळून एकच म्हणजे साजरा करू योगा दिवस पण झालाच नाही मॅडम ते - पियर लीडरचं आमच्या कुठं कुठं होत्या ना त्याच्यामुळेच मॅडम असं झालं.
बर.
हा
पियर लिडर नाही होता त काय झालं तुम्ही तर होते ना तुमच्यापैकी तो कोणी प्रशिक्षणाला आलं नवतं पण मग त्यांनी करून दाखवलं असेल ना तुम्हाला एक
हो पण आम्ही असं मोबाईल वगैरे मध्ये बघून करून घेतलं असतं.
हो
हा मॅडम करू नका हां
खरा तुम्ही ह काय अडचण आली का सांगत जाय तर शांत राहिल का काय नी मग तसचं राहून जाणार तू, चालेल ठीक
हो हो